हम्म. काय चालेय.
काही नाही जोपाचं.
हा का ल लवघर
मग आता जाणार ना ग? तेमगण झालं ना.
हा टाइम झाला म्हण जास्त.
हा मग असंलं का जेवणं झाली कावाची आपलं हातंरुन टाकलं झोपाचं होतं. द बोर झाल ना ग दिवसभर दी.
हा आहे ना.
हा टमाटर ले बोर होत माणूस.
खाली वाका उभं राहा. त्याचे जास्त बोल
हा तेच ना मग.
लई अवघडं जाते बी ते वांदा आलं की रस्त्याच्या त्याच्यात बांधाचं
गावघड जात म सगळे नव्हते ना सगळे असल्यात फरक पडतो ना.
हा सारे असले मग चौकडून. साडेआठले
हा फरक पडतो आता उद्या राहतील बहुतेक तुम्हाला तर म्हणलं तू मग. फोन केल तर या म्हणलं हो उद्याच दिवस तर नाही म्हण राहिल.
पण मग आमचं आता हे घरचं पण जास्त लांबलं ना ओ. नाहीतर यायला काय आलो असतो.
आम्ही आला असतान मग एक दिवस आले असते तर.
हा ते आहे येऊन मग आता एक गोबी लावणं झाली का मग ना दुसरं काही काम नाही.
हावू का हा गोबी तुमची बाकी राहिली का अजून.
हा गोबी लावायची राहिली ना काही लावले आज काही. बोल्ला का.
काही रोपं उरलं होत हा.
अ नाही ना रोपं हे आता तेवढं राहिल का. तेवढं पुरतं आहे दोन तीन कॅरेटचं.
हाव का फुर
हा झोपे उरल तुम्हाला तुले लेच बोर झाला पा तुम्ही.
बोर झाले ना आता.
हा वो.
हम्म तू काय, फिरायला जाती तू आराम करते आमचं कुठं होत तसा आराम.
नाही ना आता कामाच टायम आहे, आता फिराला कस जाऊन जा मग. आता काम करून, आवरून घेऊ एकदा.
हां.. आता घ्या, आवरून पटापटा मग काय.
न्याहा.
मग गेलं बी चालतं फिरायला मग काय.
हा पंढरपूरला ते जात येत मग असो.
हा जाऊ ना पंढरपूरला.
हम्म.
दिंडी मच मग का आपल्याला भाड्यांन जाऊनेत.
नाही दिंड मग दिंडी जमत आता, जाऊ एकाजात दिंडी करून येऊ लगित.
हा अशी घेऊ गाडीनी घेऊ बसनार अशील का गाडी न जाय.
हो ना मिळाय पाहिजे तिकीट.
नाही ग काल रात्री ना.
फ्री मधी बसच तीकिट नीउ राहील पा.
हाव का तुम्ही कार्ड का?
नाही ना काढायचंय आम्हाला पण, वाघ दल होत तर पण मग तेइ जा.
चालला स्वर. विशालला सांगून मग काढून घेऊ.
काढून घेतलंता आम्ही रात आपल्याला कुठं पण जाय लागतं ना.
धन्य लागतं हा हो, जास्त लागेत आपल्याला पुढे. हम्म हम्म, काढून घेऊ आता.
तुम एवढु हम्म.
हा हा, होत म्हणून.
दऱ्याच होत, अस मग त्याच्यामुळे असत तो फर पडून जातो.
आ हो फरक पडतो ना.
हा.
तुम्हाला भांडी भेटले आम्हाला तर भांडी बी नाही भेटले ग.
नी ब्या संसर वादल इंत भेटले नाही मांडे.
नाही ना आम्हाला कुडी भेटते.
हा हा ते फॉर्म भरल होत काय तुम्ही?
गंजिश आता भरली ते काय झालं नाही, झालं नाही चालू आहे आता काय. सातव्या महिन्यात दाकेली आता हे एकवीस का बावीस तारीखला.
हा का? नाही मग भेटर ना.
काय माहिती आता भेटत की नाही, बारीक बारीक शेतोडी येऊ राहिले.. हम्म हा भेटल. नाही ग बाहेर नई झोपली, बाहेर कुठ झोप ती, बाहेर येली मी बाहे हम. बाय रे निन, नई नई होऊ राहीको. झोपलच नाही.
बाई म घरात दमस कोत होता, झारात दमत नव्हत.
आम्ही तर बाहेरच झोपाचे सगळेच लई. आम्हाला जमतच नव्हतं हम्म.
आम्ही आम्ही इथ उन्हाळ्यात स्लॅपवर झोपत होतो. हा तोच पाडा तेंगी फोन हा झाला फोन.
ह बर आहे मग, तुला स झोपा दिससाला पोर.
खाली ना जोरत चुरत जर आलेकडून जम खाली खाली झोपत आपण.
हा चोर तुयाच घरात येणार होते अन बाकीच्या कड कोणाकड नव्हते येणार.
हम्म मग आले गेले घर असते तर, काय नी बाई.
मलाव.
तुम्ह
मला आवाज द्यायचा, मला वाट मग आलं असता फोन, एक कॉल घुमीला असतात आले असते पण.
कसं कायं येता, येईन
आम्ही एक खाल्ले लागले, तुम्ही वर लागले.
हा मग.
मंग कस काय, कस काय जमलं असत म्हणा. हाव.
ते पन नई बाई, म झालं असन कई जाऊदे तिकड काय घेन देणं आपल्याला?
हा नाई गं असं, नसते म्हणले गं मी. जावाला कुठ असं म्हणन का? नई नई माया जीव बघ मग लाण्याला जावंय मदी, जीव गुततो मवा.
मंग मोठड्यालाच घेऊन, चाला लागतं लहानलयला. मोठाले नई घेऊन चालणारं तर, कोण घेऊन चाललं.
मग तेच ना. हम्म हम्म, माया सासूला काही ध्यान येत नाही मां.
मग सासूला या, का सासूच चालू राहत कई न कई.
हो बाई काम चालूच राहत.
हा.
जवर हातपाय चालते तवर, करतीन बिचार्या मगं काय करती.
मग तवर लोकं त म हात, हे मोकळे बी राहते ना नई केलं कई. मग तेवढेच जड पडल्या वानी होऊन जाता तर कराचं वाटत कईन कई.
हां..
ती एकदा कामाची सवय असली मग कुठ जमत?
हम्म माहितीये तापड येत्येया.
हा.
सासरा तापड, अनं सासू तापड. पुढ, हा पुढ ज नई गं सुना बी, गन तापड येस.
मंग आता मोठल्याये मोठल्या सुनाये सारखं थोडीचये.
नई नई गन चांगल्याये त्या बिचऱ्या कामाच्या येत.
हम्म.
माग त को राजाला, माग राजाला श देतो पण तोंडवर राजाला शाप देत. त पन मंग, माग बी नाव घेत ना.
हा.. गन चांगल्या ये बई सुना.
तुम्हालाच माहिती अगं, मुलांना न्यायला जागा चांगलीये. दाद वाईटये.
नई गन चांगल्या ये ग.
हा..
अं भारी ये त्याला का झालं, तरी बिचाऱ्याला.
काय माहिती अगं ती आता असंच म्हणलं जातं बो कोणी कसं कई म्हणलं पन मंग, ते बी समोर कसं आता असं म्हण. ते झाडावर चढीनच हरभऱ्याच्या.
हा माग शाप दिलवरणी पण समोर चांगलं म्हणत हे ना?
मग हरभार झाडावर बसायचं नंतर. चांगलं आदळत का नाही ते खाली हरभारत झाडावर.
हा हरभऱ्याच्या झाडावरून उतराच खाली आजरत कधी पडत कधी ते.
हा हा हरभऱ्याच झाड बी जी तसच निब्बर काडी.
हा बारीक शिक काडीन.
हा न बारीकेचेन काय जावच न.
जावाने नाही हो जावाने पडत गण त्या
हा आम्ही जांभळीत झाडावर चढू जांभळं खायला काही आल्यास नाही तुम्ही?
जांभळं कुठं होते ग?
होते आमच्या शेतातच.
हा होते का. तर फोन नाही केला नाही जांभळं आहे म्हणून. ना आमच्याकडे तर या मग.
फोन केला नाही म्हणजे, मीे एवढी तुम्हाला. फोटो टाकीले यावर जांभूळ खायला म्हणल तुम्ही म्हणे. बाई आता रिकंपनच रिकामपणच नाहीेये.
हा बाई तू एखांद ते पोरा जाऊ देते ना म्हणते ना पोराला घेऊ जा म्हण.
पोरं कोण रिकामी हो, आमची पोर तर लहान लहान आहे अजून. ती मोठाले पोरवायला म्हणलं तर मोठाले पोरतलं की नाहीच म्हणतात.
हो विकायलाच जीवार येत त्याच्या स्वतःच पाहत्या ती
जाऊन द्या मग आता, जाम जाम खायला या मग.
हा तर जांभळं पिकले का?
हा ना जांबळ पिकले ना लय.
हा तो जवळ गिलकेने दिले मला ना आता जांभळं खायला बोलू राहिली. चटणी केली असती मग संध्याकाळी.
नाही गिलकयाची फुलाची चटणी करायची होता आ आपल्याला ती आज गोबी किल ना उद्या कर नाही ती.
बरं बरं.
हा आज ते मीच पोट दुखलं असतं ते गिलकी्या आहे ना त्याच्यात आळ्या होत्या हजांर.
हाव.
हा उद्या ना औ औषध मारेल होत नाच त्याच्यामुळे ते उद्या जर शिक बर जळती.
बर बर उद्या येईल खायला.
हा. उद्या मग कसं मग, माझ्या हातान तोडून वि लागलं तर जेवढे लागत तेवढे हा मग
चिरून ठेव करीन मग.
हा लेका आता मळ्यात चिरून ठेवीन. का म घरी गेल्यावरची.
घरी आणून देऊ तिला.
ती दुपारी आणून देशाचा.
हा मोबाईलवरून फेकून द्यायचं दडकून लगे.
आता इथून मी जर जांभूळ फेकले तर कशी येईन तुमच्याकडं.
येईन ना.
हा कशी येईल काय माहिती मोबाईल फुटण का जांभूळ येईल.
ए नाल नादाला लागायची सोडाची एक एक एक एक एक एक.
नका खायचे असून तर तशी घेऊ येईन बाई मी.
ये मग उद्या घेऊन खायची मला.
हम्म होय र.
हा मी बी येत
पण मग ती वर लय चढायला लागत हो झाडावर माल्या लय जीवावर येत चढायचं वर.